हा आमचं कस झालं माहिती का तर म आधी आईला मुलगी मुलगा होते आणि तिसरं आपत तेव नव्हतं द्यायचं. अला हत र मक अ हीच आजी माझी आजी म्हणायची. ना होउदे म्हणे परत एक मुलगा पाहिजे दोन मुल आणि एक मुलगी पाहिजे. अस तर माझ्या आई रागाच्या भर काय म्हटली जर मुलगी जर झाली तर मी तुझ्याकडे आणून देईल. हा म्हणे चालेल म्हणे होऊ दे म्हणे जे होईल ते होईल. आणि मग मी झाली आणि खरंच तिने हे तीन वर्षाचे होते नाही तर लगेच तिने इथं आणून सोडलं मामाचे इथून म्हणजे इतकी तापट डोक्याची होती. एवढं पण नसावं तापट आता तीन वर्षाच काय कळत बरं तीन वर्षाच हम्म मग ते आजीनीच आईसारखं सांभाळलंय मला
हा त्यामुळे तुम्हाला मामा मच
हा म्हणजे मामाच लग्न झालं मामा जर सासूरवाडीला जर गेले ना तर मला सोबत घेऊन जायचं. मुली सारखं हा ह कुठं पण गेले ना फिरायला त मला घेऊन जायचे.
मामी चांगली आहे का तुमची
चांगली माझी नशीब लागत नाही खरंच चांगली स्वभाव खूप चांगला ते
हो ना
तिने खरच म्ह आणि आता कसं ओ स्वतः ची मुलं झाले म्हणजे थोडा फरक पडतोच ना.
हो
आता मुलीचं लग्न झालंय वर्ष झालंय. मग ती जास्त करून मुलीकडेच लक्ष देती ना. ह आपण थोडं लांबच. होऊन जात ना.
हम्म बरोबर.
मग त्या मानाने मामा मामी चांगले भाऊ भाऊजय विचारते नाही तर मग ते चांगले ना.
हम्म बरोबर भाऊ भाऊजय नाही भाऊ जरी चांगला असला तरी त्या भाऊजय मुळ. आम्ही तर. लक्ष चं देत नाही बाबा. राहा तुमच तुम्ही सुखी हा आपल्याला काय म्हणजे जरी. कमी असत. तरी कशाला आम्ही जाणार आहे त्यांच्याकडे.
पण कसे हो आणि अ जाव भावा. म्हणजे मग थोडंसं. आणि हा आणि लांब असला ना मग काही वाटत नाही पण सगळ इथे एकत याच्यात त्याच्यामुळे.
ले होतं पण जरा वाईट पण वाटतं नाही आम्हाला पण ती जाम कमी लेखते त कारण. काय होतं आम्ही तिघी पण जॉबला नाहीत ना आणि ती गव्हर्मेंटला ला लाखाने. पगार घेती मग तिला. माझ्या आईला जरा जास्तच गर्व आहे माझी. पोरगी कमवती हिला पण मी कमवते.
अरे पण तू कमवते तू आम्हाला कुठं देत. तेय पण दोन शब्द प्रेमाने बोल ना.
कि माहित नाही तिचा पगार किती ती काय करते कोणालाच नाही माहिती तरी ते आणि तुम्हाला माहितीय का. आम्ही तिघी. च्या तिघी घरी गेलो ना बिलकुल असं म्हणजे दाखवत नाही कि. आणि माझा भाऊ सगळ्यात लहान आहे आम्ही तिघे मोठ्या आहेत. तरी सुुद्धा तिला हातात कप असतो. तो की जाऊ दे बाबा ही जॉबला जाते सुट्टी असते मे महिन्यात. आपण कधीतरी जातो. का तिज कंटिन्यू असत हा दीदी खूप कंबर दुख- ते दीदी. खूप डोक दुखत कंटिन्यू दीदी दीदी चालत. राहत मग तिला अस काही हेच नाही म आम्ही पण म्हणत जाऊ दे आपल्या आई साठी मग आईला होत नाही आम्ही सगळी साफसफाई करून द्यायची. त्यांना पूर्ण दसरा काढतो तस घर साफ करून देतो त्यांना गेलं की. तिघीच्या तिघी हा सगळं करून देतो तरी तिचं एवढं दुखत सारखं.
मला असं वाटत नाही केलं ते बर आपल्या आपल्या घरी राहिल ते राहत.
तसं पण मग ती आई रडते ना. मी आहे तोपर्यंत या मी आहे तोपर्यंत.
त्या दिवशी तेच म्हणत होती. आता तुम्ही येेतीच नाही पोरीनो. का? बर येती नाही. म्हणलं आता पहिल्यासारखे मामी नाही. पण नाही बोलावतानी. पहिल्यासारखं राहिलच नाही. म्हंटलं त्याच्यामुळे इच्छा होत नाही याची त आजी म्हणती. ती मी ये तोपर्यंत. या बाई! काय करता?
म तेच ना मग आपल्याला असं वाईट वाटत. कीण आपला हा असा आपण एक गो- मध्ये आंत जाऊदे. कामाने काही माणसं, हे होत नाही जाऊदे ती तरी किती? अ नंतर कोण? त्यांच्याकड त्यांचे कधी? कधी? फोन करते मला आणि दीदी मला तुमची खूप आठवण- म्हणाली म्हटलं का गं का? एकदम उत्सुकते आपण कशी? म्हणते नाही मी फर- ही पुसतीय ना तुमच आवडत काम करतेय मी? आणि हा आणि तुम्ही आलात ना की नवीन ब- केट आणि पोछा आणि तुम्ही. आणि झाडू दुसरं काहीच करू नका तेवढंच करा नवीन घर बांधलं आहे ना दोन गुंठ्यामध्ये आणि तिला बिलकु कुल ते तिला साफसफाईचा छंदच नाहीये. ते घाणारडे सारखं राह आणि मला कसं गेल की मला ते आणि मला कसं पायाला वगैरे काय लागलेलं बिलकुल आवडत नाही ना मग मी स्वतःच करत राहते सगळं. घासगूस करायची झाडू पोछा करायचा. मग असं वाटतं माझे प पप्पा झाडताय तर वाईट वाट की आपण बघितले ना लहानपणापासून कधीच त्यांनी कशाला हात नाही. लावला पण आता त्यांना वाटतं मी रिटायर आहे. मग कशाला मग करतात ते झाडू काढतील. पोछा मारतील माझ्या आईला एवढं होत नाही म्हणजे तिचा पोटाचा वगैरे. प्रॉब्लेम आहे. तरी ते स्वयंपाक वगैरे करते. मग हि ना काही नाही हि नुसती पोरांना मागाय घेऊन पसारच करत असत
मुद्दाम करती का काय.
काम माहिती झ्यामच घाण राहते हो, एवढी टीचर आहे पण तिला काही आकारच नाही. असलं आणि आमच्या घरात असं कोणच नाही माझ्या पप्पांना पण असं पायाला, हे त्यांचे खूप नियम आहेत. स्ट्रिक्ट एकदम आणि आम्हाला त्या नियमात राहायची सवय लागली, मग पप्पांचं वाईट वाटतं ना की ते काहीच बोलत नाही. तिला काहीच बोलत नाही ते मग आम्ही त्यांना जस हा जस आवडतं त्यांना तसं आम्ही गेल्यावर ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे, जेवलं की त्यांना असं लगेच... थोडं पण अस खरकटं सांडलेलं असेल, तर त्याला झाडू लावलेला नाही आवडत. मग ते हाताने गोळा करायचं. अन्नाचा अपमान नाही. करा आधी पोछा म हा त्यांना बिलकुल अस वेच तीन काय करते एवढस खायला पोरं घेतात बाकी सगळं फेक धरकी फेक आणि असंच खरकट त्याच्यावरच नाचायचं पाय द्यायचे
ताई तुम्हाला खरं सांग मला पण ये नाही आवडत बरं का असं करत
हा मला पण नाही मति मला सवय लागली ना बाहेरून आलं की माझे पप्पा पप्पांचा कसय इकडे-तिकडे बिलकुल जायचं नाही पहिलं वा मग जाऊन पायावर पाणी घ्यायच बिछाान्यावर तसच यायचं नाही तसं तिला काय आकारच नाही आहेत. पण पप्पा म्हणतात कुठं तिच्या नदीलागायच तिचं वागणं तिच्यासोबत म्हणून शांत बसतात. ते काहीच बोलत नाही.
नाही-नाही म ती मुद्दाम करती हो,
हा मुद्दामच करते बहुतेक पण मग काही बोलत नाही आम्ही पण नाही म्हणा असं वाटत आई वडीलच आपले काही बोलत नाही आपण कशाला प आणि वाईट प् मग तेच जायचं आपलं आपलंच करायचं उलट नेल्याच्या सारखे सांगणार दीदी चहा ठेवता का एक कप. कधी प तिला चहाची लेस्ट रोकीने,
अरे बापरे!
पण मुद्दाम कधी कधी अ दीप्ती चहा घेणार काय? हां हां ठेवा ना दीदी म म्हणालं हो बाई हो ठेवतो. पाणी आणू का बस बस बस इथच बस मी आण ते पाणी असं कराय
पाहिलं का म्हणजे तिनी आपली ठेप ठेवायची त आपणच
हा आम्ही तिघी पण तिजी वाटच नाय कशाला बघत. मग तिला पण ना आता कळून चुक लय प्रत्येक सुट्टीला ह्या येतात आणि सगळे काम करतात आणि असं झालं की ह्या सुट्टीला आम्ही तिघी पण नाही गेलो ते असे ती आलीच नाही ती तिच्या आई कडेच गेली मग कुठे करमतय तिला तरी इकडं मग तिला वाटायला लागलं तिकडं पण मला शाळेमुळ काम असतं इथ पण मग रहा तुमी
नाही एवढं ही नाही पाहिजे ओ जरी लाख रुपय ये कमवती पण एवढं नाय पाहिजे.
हम्म मा जॉब कोण नाय करत आता त्याच्याच विरोधत तिची भाऊजय आहे दुप्पट तिप्पट प्र पगार आहे तिला जवळजवळ तीन एक लाख असल. पण ती काय करते. तिला जॉब ये माहिती ये तिज खूप वर्कलोड आहे. मग तिनी सासूला सांगत नाही तिने सगळ्या कामाला बाई लावली स्वयंपाकापासून तस हिला सगळे काम स्वतः पण नाय करायचे आणि माझ्या आईने बसलेलं पण नाय चालत ह्यांना काय काम आहे. आणि एवढा पण होत नाय मग तिजी इच्छा असते की सगळं आईनी करायचं माझ्या काम
आता आई आई पण केव्हर करणार ओ आई पण थकल्या ना आता
पण सांभाळतेच ती छोटे छोटे असल्यामुळ शिवाय घरात पण बऱ्यापैकी करते तरी तिला त की ह्या नाटक कच करतात म्हणजे माझं सगळं दुखत पण ह्यांनी ठणठणीत करायचं सगळं कामं जेव्हा पण काम करून बसल ना मग ती खुश असते मग बोलणार पण एखाद ती आल्यावर काम दिसलं की हिचा पारा चढलेला असतो. की ह्यांनी दिवस काय केलं.
एक वेळेस ना काम बरं पण ती छोटे मुलं सांभाळन
हा म तो मा मुलगा पण जाम अतरंगी ये एक जागेवर बिलकुल बसत नाय.
मग काय करणार आहे हो आई तरी काम हाय
मग धावपळ कतीे तेच तर प्रॉब्लेम आहे ना
हम्म.
आणि कसं असतं खरं आपण सहन करतो ना त तस ते जास्तच करायला लागे
हा हा.
नाही ना त्याचा फायदा घ्यायला
हम्म.
कशा एवढ्या बिदा असतात पोरी काय माहिती
तुमचं भाऊ काही बोलत नाही
आमचा भाऊ काय कधी बोलतो कधी म्हणतो जाऊ दे इग्नोर करायचं लक्ष नाही द्यायचं नंतर तिची तूत् चुकतीला कळेल असं म्हणतो.
कधी ते कधी कळत,
का माहिती कि माझी आई म्हणते कधी कळल माझा जीव गेल. तिला कधी कळणार हाज्य दोन ते कळत असत कळत असत कुठ तिच्या नादी लागायचं तिला असं म्हणत
हम्म.
हाय ना तुला
जाऊ द्या मगं काय करणार आता हम्म.
कधी कधी येतो त्याला पण राग पण काय
येणारच नाव शिव
हम्म त्याला पण नंतर काही वेळेस आता जाणवत नाही
हम्म आणि डोळ्यांनी बघताना का किती काम करता येते असं
आणि ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर तू अजूनच त्रास देते काही लिमिट असतं ना प्रत्येक गोष्टी.
मगं बरोबर आहे.
सगळ्यांना माहिती झालं आता शेजारी जऱ्यांना नाही म सांगितलं तरी कळतं ना वागण्यातून
चला ताई झाला वेळ
हो. लागतोय का बघा अजून कॉल नाहीत किती राहिले तुमचे काय माती हो का बर बर
आता मी उद्या ट्रय कर
हा चालेल चालेल हा ठीक आहे हो बाय हम्
तिर